हो ह ह बोल.
हो मॅडम.
शण्याला आपल्याकडे वजिट आहे ना. तर शाण्याला येणार रे. मग आपण पहिल्या दिवशी ना. अ हे पाककलेचा कार्यक्रम घेणारे. डेमो रेसिपी.
हो.
आणि दुसऱ्या दिवशी तर, ओटी भरायचा कार्यक्रम घेणारे. म गरुनाला पण घेणारे. पूजा करायचा. ते पण हे नाही करत.
हो. गोदबराईये. आमच्या मध्ये तो
करत नाही. मग आता ते तस करायला पाहिजे बा. लोक लोकांनी. तसं म्हणून आपण करणार आहोत. एक तर ते किती महत्त्वाचं असतं. असं म्हणून. आपण शिकवणार आहोत.
हो आमच्याकडे पण मॅडम हो
ह. मग तो कार्यक्रम आणि ते त्याच्यास नाही ग. ते ना. त्याच्यासाठी व्हिडिओ शूटिंग आणि फोटो करायला येणारे. हॅलो.
अस का? ह, ह. हा मॅडम.
थांब थांब दोन मिनिट त्याच ना, फो तो काढायसाठी मुंबई वरण लोक येणार आहेत माता कमली आणि धनवंती एकटे पडून जातील ना
हो.
कमली आणि धनवंती एकटे पडून जातील मोठा कार्यक्रम राहील बायांची गर्दी पण जास्त राहिल मग मदतीला एक दोनजण तरी लागतीलच गोमाला तिथे हम्. तो येऊन जायचा आणि भारती किंवा मग सिमा त्या दोघांपैकी की कोणाला तरी बोलून घेेणार मग मी अजून तरी पण हम्म
येऊन जाणार आम्ही तर पाहून घेणार कसं करतात ते.
हा मग पाहुन घ्यायचं कसं करतात ते म्हणजे पुढच्या वेळेस आपल्या गावामध्ये करायला बरं.
हो तेच ना. तसच तूम्ही अजून पाहिलं नाही पिक्चर मध्ये पाहिलं पण पाहिलं नाही ह
हा बई सगळं पिक्चर मध्येच पादल तूम्ही असं काहीच नका पाहत जाऊ तुम्ही
मग काही ईथ कोण करणार आहे गावामध्ये तसं घर दाखवा मॅडम कोणीच नाही करत फक्त बर्थडे बनवतात.
फक्त वाढदिवस करतात.
हा तेच ना.
हम मग काय गरोदर मात्याचा वाढदिवस नाही करायचा का बरं आपण करू ना त्यांचा वाढदिवस जाऊ दे. आपल्या गावाला पण करू ना वागाड्याला पण करू आपण ह्
त्यांना पण चांगल हो तसच तिथच बघून घेणार मग त्यांना सांगून देणार मी आपल्याला पण करायचंय वाढदिवस असे
हा हा म मग तुझ्याकडे नव्वा महिना ज्याला चालू आहे ना तर त्या बायां चे यादी बनवून ठेवायची ह आणि त्यांच ते वाटप हा सातवा आठवा नववा आणि त्या बाया च ना वाटप यादी मध्ये सह्या घेऊन ठेवायच्या. आणि त्यांना सांगायचं त्या कार्यक्रमाला येणार ना तरच त्यांच्या सह्या घ्यायच्या नाही तर मग नाही घ्यायच्या. कारण आपण त्यांना वस्तू देतो ना मग त्याच्यामध्ये म त्याच्या सह्या लागतील ना त्यांच्या म्हणून किती वाजेपर्यंत थांबल्या होता ग मग तुम्ही ऑफिस ला?
आम्ही स अ पाच वाजेपर्यंत.
खरंच बोल
खरंच ना मॅडम मी सहा वाजायला आली. घेते तुम तुमची शप्पथ
मी मरून जाईल बरं का रात्रीमध्ये जर खोडं राहिलं तर
नाही मरणार ओ मॅडम.
हा बरं ओके हम्. नाही ग बाई खरं सांगू का रेमा ते डेटावर ना ना खूप खूप वरती ते एक तर चालू आहे डोक्याला ताप. रोज आमच फोनवरर बोलण होत रोज एक तर झूम मिटिंग लावली जाते रोज तो डॉ चेक केला जातो रोज ते स तुम्हाला ना हे ऍप जे आहे ना ते कसं चालवतात कसं वापरतात कसं भरतात माहिती याच प्रशिक्षण द्यायचं आहे शहाद्याला ह आणि ते प्रशिक्षण आपल्या कडे किंवा कोणी देत नाही ते मुंबई वरन लोक येतात ते देयाला ह मग त्यांना बोलवतोय. ते काय म्हणतायत की तुमचा पहिलेच डाटा कमी आहे म्हणे तर आम्ही कसं काय प्रशिक्षण द्यायला यु असं. मग आमचं म्हणणं काय होतं की आमच्या लोकांना तेवढं माहिती नाही तर मग तुम्ही पहिले प्रशिक्षण देऊन जा. आणि मग एक तर आम्ही डाटा बरू असं सांगितलं तर नाही ऐकलं त्यांनी मग आपल्या ज्या जुन्याचे आर प ते आहेत ना, तर त्यांना सगळ्यांना डाटा येतो त्यांनी प्रशिक्षण घेतलंय मुंबईला जाऊन त्याबद्द मग त्यांचाच डाटा एक पूर्ण येत होता मग त्यांचा काही तुमचा तुला पण नाही कामी मागे फॉर्म भरायला लावले ते बघ. या आयडी यांचं फॉर्म भरून टाका पूर्ण कुठे कुठे असं त्याप्रमाणे. मग तशे आम्ही किती फॉर्म भरले माहिती का? अडीच हजार फॉर्म भरले अडीच हजार. हा अडीच हजार फॉर्म भरले. सांग तुम्हाला, किती जड गेले असतील बरं. ह आणि ते अडीच हजार यांनी तर भरले. फॉम सिमान त्यांनी, पण स गळी अडीच हजार फॉर्म मी एकटीने क्रॉस चेकिंग केले एक एक एक फॉर्म ओपन करून करून. उघडा करायचा सगळं माहिती चेक करायची बंद करायचा मग त्याला सांगाय च की हा बरलाय असा, म्हणजे एक एक आईच आईचा फॉर्म जन्मय ते आसाचा फॉर्म, कुटुंबाचा फॉर्म त्याच्यानंतर मग व तय आणि शिक्षणे त्याचा फॉर्म. लगे इकडे प्रस्तुतीपूर्व काळजीच फॉर्म. लगेच नियतकालीन तपासणीचं फॉर्म. लगे पोरांची वजून उंची राहिली का ते पण फॉर्म. अशे सगळे फॉर्म चेक केले मी, मग. किती लोकांचे होते ते, अडीच हजार फॉर्म होते.
वीस हजार प सगळ्यांचं.
पण असतील ते सगळ्यांचे चेक केले मी एक तर. तेव्हा मग ते सगळे चेक करून. परत त्यांनी म्हणजे बरेच फॉर्म अपूर्ण ठेवले होते ते पण अपूर्ण फॉर्म पूर्ण भरले मी. मग ती माहिती त्यांना दिली की ब एवढे एवढे आम्ही फॉर्म पूर्ण भरून टाकलेले आहे तुम्ही एकदा चेक करा. मग त्यांनी सगळी माहिती चेक केल्यानंतर पुन्हा अजून पंधरा फॉर्म निघाले जे की खाली होते. कुठे कुठे.
हो.
मग ते खाली फॉर्म होते ना ते पुन्हा अजून त्यांना भरून पाठवले मी. तर काल परवाच्या दिवशी. मग तेव्हा त्यांना कुठेतरी बर वाटलं की हा आता तुम्ही पूर्ण फॉर्म भरलेले पूर्ण डा टा आलेल आहे आमच्याकडे, मग आता ते प्रशिक्षण द्यायला तयारच झालेले आहेत, मग पुढच्या महिन्यामध्ये आप आपल्याकडे बहुतेक प्र प्रशिक्षण राहील त्यांच, शहाद्याला. दोन दिवस प्रशिक्षण राहील मग शाध्याला.
चालेल ना मॅडम मी प्रशिक्षण दलं तर चांगलं
त्राईल बो ते तुम्हाला देतीलच ते तसं काही नाही. पण मग अडचण मला पण येते ना बाई एकतर मग, प्रत्येकाला मी किती सांगणार आहे बरं सांगून तुम्हाला प्रत्येक मिटिंगला आता तू तर जाऊ दे तू तर नंतर आली. हे बाकीच्या सगळ्या सी आर पी किती एक वर्ष दीड वर्ष होऊन गेलं त्यांना. तरी पण ते चुकीचेच फॉर्म भरतायेत प्रत्येक म मिटींगला आपल्या सी आर पिंचे मीटिंग असते ना, प्रतेक मि मिटींगला सांगत असते मी तरी सुद्धा चुकीचे फॉर्म आता धनवंतीने पण बरेच चुकीचे फॉर्म भरलेले, आता मला सांग? आता हे तुला पण हं. तुला पण लागू होत, जी गरोदर माता आहे. हं, तिला टी टी च इंजेक्शन देतात का बूस्टर देतात, टीटी कधी देतात, बूस्टर कधी देतात, बरं माहिती का तुला?
अ टिटि म्हणजे पहिली खेप वालीला.
हां बरोबर, आणि बुस्टर?
बुस्ट आ, म्हणजे तीन वर्षाच्या आत असलेल्या बाडाच्या आई
हा बरोबर -बरोबर हा, टीटीचे एंजेक्शन किती असतात?
टीटीशे दोन असतात.
हा, आणि बूस्टरचे किती असतात?
बुस्टरचा एक असतो.
हा टीटीच इंजेक्शन पहिले- पहिला इंजेक्शन कधी देतात?
टिटीच पहिजे- पहिल इंजक्शन,
हम्म
व, म्हणजे पहिल्यांदा नोंदणी कर- करायला जातात तेव्हा.
हा आणि मग दुसरं कधी देतात?
दुसर परत दुसऱ्यावेडेस.
दुसऱ्या वेळेस हं, मग आता हे दोनच असतात ना. आता तू जर गरोदर मातेचा नियतकालीन तपासणीचा फॉर्म भरते. हम्म, आता जेव्हा नोंदणी करशील तो प्रसुतीपूर्व काळजीचा फॉर्म येईल. बरोबर? तिथे पण प्रश्न असतो की, गरोदर मातेला कोणता टीटीचा इंजेक्शन दिला? बुस्टर दिला, टीटी एक दिला, का टीटी दोन दिला, बरोबर? तिथे अशे ऑप्शन असतात. तर आपल्या सी आर पी नी एक लिहिलेला आहे, कोणी -कोणी दोन लिहिलेला आहे, कोणी बुस स्टर लिहिलेलेय, म्हणजे पहिल्या खेपेच्या मातांसून सुद्धा बुस्टर लिहिलेलेय. हं, दुसऱ्या खेपेची माता आहे. तिला एक तर दोन वर्ष पण पूर्ण नाही झालेले, तरी तिला पण काय टाकलेलं आहे टीटी इंजेक्श क्शन टाकून दिलेलेय. हा आ, मला सांग हे चुकीचं आहे की नाही बरं इथं, आणि प्रत्येक मग हा -हा प्रसुतीपूर्व काळजीचा झाला ना त -पसुती पूर्व काळजी मध्ये टीटी एक पण मिळाला तिला, टीटी दोन पण मिळाला तिला. एकच वेळेस दोन इंजेक्शन मिळतात का बरं?
नाही -नाही.
नाही मिळत, मग हे चुकीचं झालं ना? मग त्याच्यानंतर पुढे आपण तिचं जे नियतकालीन तपासणी भरतो, तर तिथे एक म्हणजे पुढच्या महिन्याचा जो फॉर्म येईल तिथे टीटी दुसरा येईल. पण त्याच्यानंतर जो फॉर्म येईल ना, ऋटअजून पुढे आपण भरतो ना तिसऱ्या महिन्यात. चौथ्या महिन्याचा असं मग तिथे पण टीटी दोन मिळालेलाय, टीटी दोन मिळालेलाय, टीटी दोन मिळालेलाय प्रत्येक फॉर्म मध्ये टीटी दोन मिळालेलाय. मग ती काय सात, आठ महिने टीटीचं इंजेक्शन घेत राहिल का बरं?
नाही
किती इंजेक्शन होऊन गेले ते?
चार अ तीन, चार झाले ना मॅडम.
मग एक मग गरोदरमाता टीटीचे एवढे इंजेक्शन घेते का?
नाही घेतेत त्यांना तर माहितच हाय ना मॅडम. हो, हसणार ना का नाही का हो
त, ऑप्शन वगैरे यायला पाहिजे तर ते लोक मग माझ्यावर प्रश्न कर ती ना काय मॅडम तुम्ही अस कस माहिती भरलेली फॉममध्ये. ते सगळं सगळं दुरुस्त केलं सगळं त्यांना सांगितलं आता हे आपल्या सगळ्या सी आर पी ना सांगितले तरी सुद्धा आपल्या सी आर पी तसंच करतात. वरूनच टाकतात. त्यांना किती वेळ सांगितले मी टी टी कधी देतात बूस्टर कधी देतात तरी बी तसंच. धनवंतीने पण टी टी चे इंजेशन सगळे सगळे सगळ्यांनी यतकालीन तपासण्यामध्ये देऊन टाक ले तिनी सातव्या महिन्याची भेट, आठव्या महिन्याची भेट, टी दोन टिटी दोन टिटी दोन कर रुन टाकलेय सांग तु मला.
हो अजून मी पण संता संताला विचारलं होत सगळं म्हणजे विचारून घेतलं तिला
हा ते म्हणजे बारीक बारीक गोष्टी आहेत त्या थोडस व्यवस्थित लक्ष द्यायच्या आणि त्या करून घ्यायच्या, थोडस उशिरा लागल्या ना फोर्म तरी चा लेल पण घाई घाईने नाही भरायचा, अपूर्ण नाही भरायचा हा. बर, चालेल मी काय म्हणते अह मी ठेवते आ ता फोन, तसं तुला नॉर्मल कॉल करते त्याच्यावर बोलू थोडस, हा हा चा ठीक आहे. ठेवते.
हो.